हा तिसरा हा किती चौथा आहे ना माझा
तिथं तुला दिसतंय ना?
ते दोन झिरो आहे तीन दोन हे म्हणजे हा पाचवा आहे माझा आता
माझ्यासोबत
हो दोन जी रयती एक सहाशे आणि एक तीनशे
दोन दोन फेल गेले ना तुझे?
हो
हा
हम्म बघूया होईल तेवढं करायचं
नाही नाही होईल तेवढं नाही कम्टली टार्गेट करायचं नाही तर मग काय उपयोग आहे त्या
नाही नाही पण तुमच्या सोबत म्हणजे असं होतील तेवढे केले पाहिजेत.
हम्म
आता ते झिरोचे त्यांनी जर पकडले नसले तर करावे लागतील.
नाही त्यास नाहीच आहे ते काय ते म हे असं म सबमिट होतं पण त्याचं कॅल्क्युलेशन नाही होत.
हा मग करावे लागतील मला
हम्म
हम्म
काक काय असवस्थ का कुठलं?
जेवण?
घरी का आज
हम्म
घरी आज मी ठबुन मिरची बनते हिरव्या मिरचीच बनवलीेते पण.
हम्म हम्म
आणि काय हरभरा
येतात पोहरींचे म्हणजे बरेच तिथं हे पण ते करायचं म्हटलं कि, भितोय नको वाटतं मला कोणाला करायचं का साग. हो, कोणाला लागतय कोणाला नाही.
नाही नाही येत माझं पण डोक्यात काय आलं, कुणाला तरी फोन करायच तर काय आपलं कुणाशी वाद नाय आपल्या आपलं टार्गेट कंप्लीट करायच ते एवढे घेतले ते पूर्ण पण केलं पाहिजे मला.
ओके पण तेच की ग्रुपवर येतात भरपूर पण ते करायचं कुणाला?
आ असं पणयले.
अजून भरपूर असत आहेत माझे ना. तीच करायचीत म्हंटल्यावरती, अजून खूप आहेत माझे.
हो. तुला अजून पंचवीस हजार करा लागत झालेत किती.
हो. पंचवीस तरी, अजून काहीच नाहीत झालेलं. एक जणीचा काल फोन आलेला, पण तिचेे बहुतेक झाले असतील कं्प्लीट कारण तिचां मला काल आला पण आज नाही आलेला.
हम. नाही बघायचं एखादा मेसेज टाकून, आपले फॉल चालू करायचे का त्याच्यासोबत.
तिला नाही लागत तिचा, तिचं ते एकशे ऐंशी मिनिट हे झालंय. त्याच्यामुळे तिचां नाही लागत.
म्हणजे मा समज
एकशे ऐंशी मिनिटचं लिमिट संपलंय तिचां त्याच्यामुळे, मी काल लावून बघितला तिला फोन नाही लागत.
त टास्क कंप्लीट झा
पूर्ण करणार की. आहे ते पूर्ण करणार की. एक मैत्रिला सांगितलेलं की, फक्त ऍप घे म्हंटल्याला तू काही अकाउंट क्रिएट करू नको, म्हणजे कॉल साठी मी नाही का सुरुवातीला केलेल तसे तिला म्हंटलं तर, ति घेते म्हणलेली आज अकाउंट वरून पैसे वगैरे जातील, म्हणून जरा ती म्हणती नको.
कवण.
तिला म्हटलं बँक अकाउंट क्रिएट करू नकोस, फक्त ऍप घे आणि माझ्या संग कॉल कर.
तिचा काही फोनच नाही आल्याला घेतली का नाही काय माहीत मग रेकॉर्ड मुळ नाही म्हणतात ना. कॉल करायचं म्हटलं की भीती वाटते.
आवाज येतोय.
हो मला येतोय.
ह, तुमच येत नव्हता.
मला येतोय आवाज, चांगला येतोय आजून.
झालंय कटिंग.
हो कटिंग झाली.
हम्,
हि ज पीस आहे आता तरे घर त्याच्यामध्ये माप माप कटिंग केलं आहे
हम्म, हम्म
कपड बच वज चालत
तसे श ठेवायं मग पिशवाय वेगळे शिवून.
हो सिमपल सिमपल ठेवणार.
हा जरा वेगवेगळ्या येतात तरु मला तर ठेवायच्या वेग वेगवेगळ्या पिशव्या करायच्या मग. असं तरोटा वगैरे लावून भाजूला वगैरे न्यासारखा.
हा भाजीचच नाही ग त्या वणी शिवायचीच ना पहिले
तिथं घेत असतील तर, करायच्या मग तशा पिशव्या.
ऐच नाही
शाळेत ह्याच्यात. लहान आहे का?
काय त ठीक आहे कच
आं
शाळेतच करायच्या
तेच किथ कसं बाजारातत तिथं घेत असतील पिशव्या तशात तर शिवून ठेवायच्या
घेतात पण काय असतं
हम्म ते
पं असतकां शंभर रुपये
हो तेवढं आहे खूप हो फुकट पाहिजे
त्यांचं मत म्हणजे दहावीसप
हम्म
कुठल्या जमान्यात वावरतात का ब्लाउज ची रेट बघितली काय त्या हच्यावरती किती ंदरप झा कुठ
शंभरच आहे ग आमच्या क्लासमध्येध्ये शंभरच घेत होत्या मॅडम मग
होा ना
हम्म शंभरच घेत हो त्या क्लासमध्येध्ये ह सांगितलं नाही का मी तुम्हाला आगाशिवनगरला कटरी ब्लाउज ला तीनशे रुपये केले साधा कोठरी ब्लाउज असतरचा आणि विदाऊट असतचा दीडशे रुपये
ह तरी त नाहीे काळत तुलं पाहिजे होटा हांज
हम् हॅलो तेच्या आता ल शिलाई वाढल्यात आ्तरचे वगैरे रेट वाढल्यात ना आज तर अडतीस रुपयाें झालंय
अ ते सत्तर रुपये न झालंय का तुमचं पिकअप
होय ना आमच्या तर मी आस्त आणते तर आडतीस ना आणते पिकोफल सत्र रुपय झा आहे तमच्या इथं
नाही सत्तर रुपये केलेय आता आत्ताच्या एमजामध्येध्ये सत्तर रुपये आहेत तुम्ही ते ह जे ह जेवरती चार्ट बघितले इंस्टा वरती.
नाही सत्तरच आहे निगडीत आता तिथं मा मामाच्या तिथं नाही का प्राजक्ताच्या तिकडं. माझी एक मैत्रिणी दिली ना तर ती पण मला परवा बोलली आमच्या इथं पिकोफल सतरु आता निगडी तर खेडे गाव आहे.
हो ना.
तरी पण ती पण मला म्हटली म्हटली आग आमच्याकडे सत्तर रुपये पिको फरलाय
लडकी बेन जलाता
डकीमन
जमा झाली बघ आता मॅसेज आल्याने कधी कधी मॅसेज येतो कधी कधी येतो
होय मागा आले नव्हते ना तुम्हाला
आली की नंतर शिरा आली की न हफ्ता कशाला भरती या
हा.
अकाउंट ला होते पैसे सातशे रुपये आणि आता हे आता आता हे एक रायच गेल्या महिन्यात मी ते तीनच हप्ते भरते मी.
होय.
हे ब्लाऊजचे कुठे पैसे येतात आपल्याला अ त यादीमध्ये.
माझे झाले का नाही बघाय पाहिजेत जमा.
येतेच सडल्या
माझ्या त अलीकड जरा लेट लेट यायला लागल्यात.
मला तरण्यात वे फायदा होत. फक्त माझ्या हाकेला रोज फायदा म स्वतः जरुरी नाही.
तेच माझ्या आता अलीकडं पहिले येत होते मला लगेच हा पडायचा हप्ता.
सांगतेय की आता हे टोटल किती आहेत माहिती आहे का? त्याहतीस मधले पंधरा हजारपर्यंत चौदा हजार आहे म्हणजे सोळा हजार भेड एवढे सोळा हजार फेडले आणि हा. आता हेच्याातले तिसरा हप्ता जाईल.
हम्म हम्म गाडीचा का?
नाही नाहीला प मुंबई घेत
कशाचा ? हा हा हा.
तेव्हा म्हणजे सगळ्यांंसानी निम निम दिलं मी. नी तिला स सतरा का अठरा हजाराचा मोबाईल आणला.
म्हणजे रुनूचा मोबाईलच होय?
हा तेव्हापास मगच हप्ते भरते त्याचे. त्यांनी दोनच हप्ते भरल्यात.
जून झालं. किती हप्ता आहे?
मग तोय मी एक हजारने परतफेड करते ना. आणि परत मग घ म्हे मी ते हेच क पररकडे मला क्लास लावायचा म्हणून. पूजाने रक्कम उचलली तिने पंचवीस हजार त्यात तिन वीसच उचलली की तिला म्ह पाच उचल आणि मला दे म्हटलं. ते मी मला ते इकड भरायचे होते या मधुराणीकड.
हम्म हम्म.
हा मग तेवर आारल्यानंतर माझे यपाय चायपाय मग हप्त्यात. कड झाले मला सुट्ट्या पडल्या ना परत
हच
माझे ते खर्च झाले पैसे. तुम्ही इथ मग मलाही तिच्याकडे फेड आले ना मग. फेटलं होती काय म्हणजे का येते वरचे पाच हजार तुमचे तुम्ही फेडा. ते फेडत बसले मी. तोपर्यंत आता वीस परत उचलले मग घे.
हम् हम्.
माझ माझर बै सगळे फेडण्यावारीक जाते